स्पिकरचा ऑप्शन पाहिजे आरे हेच्यात.
हा. हा. येतोय बरोबर.
हा. कमी आवाज म्हणजे मम्मीचं जरा हे ना.
हा. जााऊ दे. जाऊ दे.
हं.
हां.
आता चालुयं मा फोटो देन.
हा.
आता अ आता मी असं करल. एक फोटो येईल.
ह तुला आठवतं. तुला आठवतं कारंआपण फिरायला गेलो होतो हेला.
कुठं?
आहे आपलं म्हण ते कोणतं आपण कुठे गेलो होतो आपण सोबत सगळे?
सगळे कवढे जण होतो आपण असे सगळे जायला?
अरे.
तू, मी, शंत हा पूर्णी फॅमिली मिळुन आपण कुठे गेलतो रे?
अरे ते कोणत मंदिर हे ते नवीन.
हा. आठवलं खाटू श्याम.
शामला गेलो नव्हतो का आ
अरे तिथं लई मस्त झाले आता आता जा जायचं एकदा.
हाउ ना यार तु
तसं पावसाळ्याने रस्ता नीट नाही आहे खर तर जायला काही नाही
हां बरोबर.
हम् दोन मिनिटं मी जरा ब्लूटूथ फनिश करून घेतो.
नाही ब्लूटूथ नको कनेक्ट करू आवाज नाहीे येत मग बरोबर बरोबर आवाज येत नाही त्याला.
याचा स्पीकर आहे ना त्याचा आवाज कमी आहे तर ब्लूटूथच लागेल मला.
बरं कर.
आं
हां कर ना.
तेच करतोय थांब भेटू देत डिवायसेस दाखवत नाही आहेत व्हॉट द हेल् बू
चालेल बाबा आता काय करतो?
हॅलो
हां बोल ऐकाय येत बरोबर.
नाही झालं अजून कनेक्ट. तू काय करतोय आता?
काही नाही बाबा मी आता चाललो होतो घरी.
आं
पोहोचलेच नाही अजून घरी.
कोणच्या मंदीराकडे आहे तु?
आपल्या याच्या महादेवाच्या मंदिराकडे बोल ना आता आलो.
हे ब्लूटूथ कनेक्ट नाही व्हाय लागलं राव
जाऊ दे जाऊ दे बोल असंच. कीति मजा आली बाबा भावा तिकडे जाताना मस्तपैकी.
ते कसं ब्लूटूथ कनेक्ट करतो मग कसं मला बोलता तरी येईल.
हां.
आमचे फिजिक्सचे सर हाय ना भाई लय डेंजरस सर भाई तो आहे ना शिकवतो खूप चांगलं शिकवतो. अनु ब्लॉग पण असे बनवतो भैया ते सौरव जोशी फेल त्याच्या समोर.
माझे बनवायचे ब्लॉग
अरे मी बनवला एक बनवला पण त्याच्यात कसं मला अ हे बॅडवर यूज करायचे जास्त आहे ना सवय.
हा.
तर त्याच्यामुळे जरा मला
हाईड करून ठेवा लागल. मी तू दाखवल कदी तरी म्हणजे आपण तू इकडे येशील ना तेव्हा दाखव मी तुला. अले कनेक्ट का नाही होतेय.
बोल ना.
इथून निसियान चालली जी टी आर. बाईक नाही का कावासाठी.
हा. हां हां. हां बोल ना.
कावासाठी नाही कावासाकी
हा कावासाठीग हा
हा इकडून खालून आता आमचां रोड नाही का तिथून चालली होती त्याचा आवाजडारेट गच्चीपर्यंतेतो आहे म्हणजे
विचार कर एक जास्त
माझा माझ एव ब्लूटूथ कनेक्ट होईलज आम्ही फोटो काढू शकतो हॅलो
हा बोल ना
हॅलो हा आता येतोय आवाज आता आवाज येतोय